ह
काय नाही जेवयर बसल हा
ह काय खात काय खातं.
का नाही खात आहे काय म्हणतोस तू
का का
आा काय करणार आता कामा आहेच रे कामा आहे सध्या.
बर येचर मॅडम तुझ्या आ
आवाज येत नाही जरा मोठ्याने बोलला
अरे मॅडम आठवण करते तझी कॉलेज ला येत ना.
होय काय चांगलंय चांगलंय तुम्ही काय करताय.
काय नाही भा आम्ही पण घरी गेलो आता
हां
स सो आस इ नाता उदय येस
नेशनल लेव्हल हा
हो अभ्यासही करायचा आहेत.
हा हा
हा
कायचे
हम्
बाकी काय बाईका पोर कशीयत.
बायको चांगलीय बघ आता रोज भेटाय जातोय तिला
काय बोलत्यात
रोज जातुयर तिज्याकड घरी जवळच हाय माझ्या बाय
हा
हा त्यामुळे काय अडचण येत नाही.
रोज त्या रोज भेट नाही हे होतं तिच्या. काय ना म निवांत शेतीतली काम हे शेतीतले काम हे चालू आहेते आता
हा
ह मग काय अजून काय लावल्या शेतती तुमच्या
शतत आमच्या म कंच लावलेत
मका
होय
बर म कंस ला आवत नसते तरी मग ज येतात
हो
मकाच्या बियाला कानस येत्यात रे हम्
माक्याच्या बियाला माक्याच्या बोललोसल
मकाच्या ताट्याला येत्याती कण
बाकी काय चालतय की जायच काय शेतीत हा तुमच्याकड काय असतं
आमकडे बघ ऊस डाळिंब द्राक्षी हे अस आमकडे बरीच शेती पिक अस.
प
आता बण पपई पण असते आमच्याकडे सहा महिन्याच पीक काय पपईचप भरपूर पैसाय भरपूर उत्पन्न
हा
आता
बाकी बाकी अजून काय
केळीची बाग लावली आता केळी डोबळी मिरची शिमल
हा
बाजरी
हा
हम्म
चांगलाय की मग गाव कुठलं
हो आमचस सांग सांगोला सांगोला गावाय रे
ह आमच्या कोकणात पण या कधीतरी
त्यात गेलतो ना फिरायला कोणात गेलतो ना फिरायला त्या दिवशी
हा हा हा बरोबर
तुगळ
हा
न
हा
मल्यानंतर काय झाल ते म
हा
रंग काळा आपण बघितला त शेकडच रंग अ
हा बाकी काय मग घरी काय चाललं हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो बोला की
बोल
बोला कि म्हटलं आवाज का गेला तुमचा आहे काय म्हण नाटेगर महाराज आमची इथ महाराज येतो नाटेगर महाराज अवो नेटवर्क नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय ओ.
होय इकडं पण नेटवर्क जरा कार्ड चेंज केल्यामुळं ने कार्ड चेंज केल्यामुळं नेटवर्कचा प्रॉब्लेमाय रे.
हा तुमच्याकडं पाऊस पडतोय काय?
नाही आम कमी कोकणाच कोकणात पाऊस कमीचाय आमच्याकडं.
हा असो आमच्याकडं सध्या आता हिरवळ हाय.
बर आमच्याकड आता कु पेरणी केली तेज्यामुळं आता हितन म्होरं हिरवं दिस तय चालू होणार आमच्याकडं.
हम्म.
आमच्याकडं उन्हाळा नसत रे आमच्याकडं पण उन्हाळ्यात पाणी का पडतय आमच्याकड.
हा बरोबर.
हम्म त्यामुळं तस तुमच्याकडं वर्षातुन वर्षातून पिकं किती घेतास शेतीत?
वर्षातनं आमच्याकड एकदाच करतात.
आमच्याकड बघ बारा मने पिक चालू असतं बारा महिने पिक आमच्याकड.
हा.
हम्म बाराही महिने सारखं काम असत्या हम्म.
हम्म बाकी तुम्ही करता काय मग काम असं?
काय आता हे करू सकाळ संध्याकाळ फवार हे मारायचं. त्या केळीच्या रोपांवर ये नंतर आतलं बघायचं कस रोप आहे त्यांना मोठे करायचे वर्ष वर खर्च हे
कष्ट केल्याशिवाय हम्म गेल्या वर्षी बरोबर सोळाला कुठ झाला.
हा.
आता म्हणतो पेरू लाव म्हणतोय आता शेतात.
पुढच्या वेळेला कर ग, हा किती वेटच?
पंचवीस पर्यंत जाड मोती ती आज मग पाच सहा पाच ते सहा अ पाच ते सहा जल अढलावाला.
बर बरं चांगलंय. बाकी कुठली झाडं लावत नाहीत पपई वगैरे लावत नाही का?
पपईला पपई सीझन संपला आता पपई सीझन झाला आता पपईच झाडस संपलं रं सिझन आता.
हा हाय कूट तुम्ही आहेत कुट? तुम्ही आता आहेत कुठं, तुम्ही आता आहेत कुठे?
आता मी पहिला उद्या इथल्या इथं घरची तयारी कराय लावल्या आता कॉजला जायचंय म्हणल्या ना आता.
हा हा.
पर्वा पेप पर्वा पेपर हाय ना.
हा अला काय अभ्यास झाला काय?
रुप आत नाही आता जाऊन बघायचं. काय काय घेलंय, काय नाही घेल. सबमिशन हे करायचं अन मग पेपरला जायचं काय नाही घ्यायची गांड. शिक्षकांच्या हम्म. मं.
बाकी मग कसं काय चाललंय आता? मी आता येणार कधी उद्या, उद्या उद्या कॉलेजला उद्या.
हा मी काय उद्या म्हणजे मी परवादीशीचं कॉलेजला येणार.
तो म्हणून कंटाळ येतो याला.
आमच्या आमच्याकडे नाहीत. तेडे कोरी हम्म.
तेच ना, काय दोन तीनच आहेत पण काय बोल अच्छा.
हो, हम् हम्.
किती मिनिटं हायत बारा. हॅलो. दोन मिनिटं असुदे. चालतंय चालतंय.
हम्म.. हम्म.. मग काय अजून,
जेवण हे झालं का?
हा, जेव्हायचं आता.
आं..
हं.
चालतंय.
काय करते.
काय नाही टाइमपास.
बरं.
टाइम पास करतोय. हॅलो,
मग काय, आज तर काय हाय कणी.
हा.
हॅलो, गे काय काय मग तुमच्या वस्तू आहे. घरी गाड्या को
आमच्या घरी काय नाही. घरी गाड्या कुठल्या युनिकोन आहे, युनिकॉन आहे युनिकॉन. माहित ये, हम्म बैलगाडी ये.
बै
हं.. होय.
हम् हम्. युनिकॉन बैलगाडी होती. एवढ्याच गाड्या,
हा, दोघं दोनच आहेत. घ्यायचे आता, आता घ्यायचे एक फोर व्हीलर घ्यायचे. हा, तुमच्याकडे काय? हायत.
आमच्याकडं बी दोन तीन ट्रक आहेत.
हां.
टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे.
पैसेवालेत, पैसेवालेत तुम्ही मोठी माणसं.
नंतर करतो थांब. हॅलो. हॅलो.